ह
जेवलात काय?
ह ह हो झालंय जस्ट झालंय. तुमचं? हा हा हा तुमच?
चालूय बघा आता. आता जेवत आहे मी.
हा अच्छा अच्छा. हम् चालू बसायला होतं. जेवायला हम् हम्. हा बरच उशीरा आहो.
केला तुम्ही
अ हो का. अहो मग कामात वगैरे असेल. किंवा मग बाहेर कडे फोन असेल कदाचित.
हम् हम् हम.
हो हो हम हम हम कामामध्ये हम् हम् हम्म हम्म हो ना आताच.
हम् हम्.
झा अजो म बरेच उशीरा अगं उशीरा जेवण करतात ना तुम्ही.
काय म्हणला?
बराच उशीर होतो जेवण करायला तुम्हाला?
हम्म हम्म. कॉल चालू होते ना.
अच्छा ह अच्छा. ह हा नाही आजून.
हम्म किती झालेत मगं?
अजून का बघितले नाही. पण अजून दहा पण दहा पंधरा तरी बाकी पडतील.
हम्म हम्म.
तेच तेच हा का. हा होवू दे ना हा. तेच तेच बघूया आता होईल तसं जेवढे होतील तेवढे असं.
हम्म.
हम्म. हम, काय म्हणता आणखीन?
काय नाही बघा निवांत आहे, घरी कोण कोण असत तुमच्या?
माझ्या घरी जॉईन्ट फॅमिली हे मोठी फॅमिली आहे माझी ह्.
हम्म हम्म.
तेच ना हम् मग कुठे काय तुम्ही अ म्हणजे घरूनच असं स्वतःचा काही बिझनेस वगैरे करत क?
बिझनेस आस काय नाही. घरीच असते मी आता हम्म.
अच्छा म आस शीवण काम वगैरे असे क्लासेस वगैरे झालेत का तु म्हणजे? शिकलात का तुम्ही आवड आहे का तुम्हाला त्याची?
हम्म आहे की माझं केक केकचा क्लास झालाय हम्म. केक चा ऑर्डरी तेन आसतात माझ्या.
अ अच्छा अच्छ अच्छा हा् ह् ह.
हम्म मी दुसऱ्यांचे क्लासेस घेतलेत.
अरे वा चांगल हाय चांगल हाय हम्. हम्म.
ते आता जरा फ्रीज नाही त्याच्यामुळं नाही घेत ऑर्डरी तेन.
हम् हम्.
हम्म लॉकडाऊन मध्ये भरपूर होत होते.
ओके ओक.
तुम्ही काय करताय मग?
ह मी काय आता सध्या तरी घरीचे अजून चालूय माझ. शिकण्याचा अशा स्किल वगैरे शिकता छोट्या मोठ्या ज्या फील वगैरे त्याच माझ शिकण्याचं काम चालूय मग त्यावर डिपेंड जॉब वगैरे श सर्च करून जॉब करायच चाललं असेल ब आता
तुमचे कितवी झाले मग?
ह झालंय माझं ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे कंप्लीट.
कशातुन झालय.?
बीकॉम केलेलंय मी.
हा हा बाहेर क्लास लावलाय काय.
अ नाही म्हणजे असं नाही सेल्फ स्टडी वगैरे करते मी. जसा वेळ मिळेल तसं करतात मग फॅमिली वगैरे सांभाळून. हम् सगळ्या गोष्टी मॅनेज करूनच
हम्म
म करूनच कराला लागत
होय.
हम्म
किती मुल आहेत मग तुम्हाला?
ही ह अछा मग बाकी तुम्हाला कस हो ना हो ना आता ते रिसिव नाय हा आवो ते करत नाही ते स्क्रीन वर येतचछ असं घल बाळाकडे फोन ये हा ते बाळकडे बाळकडे फोन असतो ना तू काहीतरी सेटिंग वगैरे कर करत असतो आता इतका वेळ त्याच्याकडेच होता मग मी घेतला त्याचा म्हटलं त्याला आता आवरलय माझ दे मला थोडस
मी खूप जणांना ट्राय केलं
हम्म
पण आता सगळे भिज आहेत
हो ना खूप जण बिझी आहेतता आता बघूया आता आणि जस होतं. हो घरातल्या सगळ्या गोष्टी सगळ्या सांभाळून मग व ते फोन करणं वेळ नसतो त तेवढा जेवढा वेळ सगळं कामं वगैरे आवरून होतो मग तेवढ्या वेळामध्ये जे शक्य असेल ते करतं
होय आणि मला जेव्हा बाकीचे कॉल करत होते तेव्हा मी बाहेर होते असं झाल
हम्म हम् ह् हम् हम् हम् चल ह् ह ह
छोट आहे का तुमचं बाळ.
हो हो खूपच आहे हम्म मु आहे
हम्म हम्म
हम्म ह आता दोन एक दोन वर्षच आहे
हा हा
हम् तेशवा तपथ हम्
तेच म्हणलं सकाळी कॉल केला होता त्याच्यानंतर करायचं म्हटलं मला बाहेर जायला लागलं हम्म त्याच्यानंतर सम लास्ट कॉल त्याच्यानंतर कुणाचा कॉल घेतला पण नाही आणि कुणाला केला पण नाही असं झालं
हा हो एखाद दिवशी नाही वेळ मिळत कामाात गेलेच हो तो
हम्म
तेच ना बागे काय म्हणतात
बाकी काय नाही बघा आता जेवण चाललंय काल पण वेळ झाला झ पायला आवरायला
हम्म एखादा्या वखणच जातो खूप लेट होत एखाद वेस्कूप लवकर आव जात एखा वेस्कूप लेट होते
होय
हम्म हम्म चला पोहतेच कारण ते आपलं
कामनला
चालायचच म्हटलं रोजचेच काम येतं ते आपलं.
होय
हम्म
तुम्ही किती दिवस झाला करता हे काम
ह एक दोन चार म एखादा महिळा झाला असेल
तुमचा आवाज क्लिअर येण झाला
होह म्हटलं एखाद्या वहिला घालायचं ना ते ते कावा हॅलो म्हट एखादा महिना झाला अस
हा हा
ह् हम्म हम् हम्म हम्म
किती वाजेपर्यंत असते जागे तुम्ही
तरी ते दहा साडे दहा पर्यंत जास्त नाही हम्म उचर होतोय परंत झोपायला सकाळी परत आवरायला उठायला अ सगळ्याच गोष्टी मग घेऊन जातात तस थकण दिवसभरात तसं थकणं पण होऊन जातं त्यामुळे झोपई लवकरच होऊन जाते
होय बरोबर आहे की
हम्म
तेच म
घरची कामं लोड असल्या
हो घरची कामं असतात आता त्या घराचं बाहेरच्या घरातलं सगळं थोडस हो
हम्
हम् तेच मस् हम्म मग काय अजून तुम्हाला तुमची काय आवड वगैरे काही
मला चित्र काढायला आवडते आणि असं वेगळं हम्म
हम्म हम्म अरे वा चांगले. हम्म मग तुम्ही स काढता का अच्छा तुम्ही काढता का चित्र वगैरे
हम्म
हम्म हम् हम् पाात
हम्म
हम्म कुठली तरी कला माणसाला पाहिजेच माणसाकडे
काय म्हणला
मग कुठली तरी त्याला पाहिलच असे हम्म हम्म ते तेच
तुम्हाला रेंज नाही आहे का तिकडं
हॅलो हॅलो येतोय आता
म्हणजे कसा आवाज मधून यायला लागलाय मधून कट कट व्हायला असं व्हायलाय.
हा आ तेेत ह पाऊस चालू आहे ना.
हा पावस
रे हो ना चाजसं चालू सगळय अ आहे असं त्यामध्ये त्यांच कमी जास्त प होन ज लाईक पण येण जाणं चालूच असतं ते पावसामाळे हम्म आजता पूर्ण दिवसभर
कुठल्या गावचं तुम्ही
मी ते नाशिकची
हा हा
ह आज तर पूर्ण दिवसभरच लाईट नव्हती फोन पण चार्जिंग नाही काहीच नाही संध्याकाळी लाईट
हम्म हम्
हम्म
अच्छा हम् काय म्हणता आणखीन
काय नाही बघा चालू आहे आता कामात असते आता जास्त लोक त्याच्यातच हे टास्क कधी किती केवढ्या लवकर कम्प्लीट करायचं हे चालू आहे आता डोक्यात
हम्मम
आपण फ्री असतो तेव्हा पुढचे नसतात आणि पुढचे असतात तेव्हा आपण नसतो.
पण नसतो तर होतच आता ते काय करणार म्हणजे ज्याला त्याला जसा वेळ मिळतो तस कॉन्टॅक्ट वगैरे हो हो चल चल चल ह काय लागलं बोला ना नाशिक मध्ये म्हणाली तर आपलं त्र्यंबकेश्वर जिथ जो ते आपलं बांर आहे दो तिलेक त्याची एक राज नाशिकला ऋबंकेश्वर हम्म हम्म तिथे होत जाणं होत तिथ
हम्म हम घरापासून जवळच आहे की लांब आहे
अ तरी लांब आहे एखादा तास तरी हम्म हा एक तास तरी लागतोच
हम् ते त्र्यंबकेश्वर मंदिर तेवढंच आहे काय आणी दुसरं काय नाही
अ दुसरं असं आहे ना आपल्या नाशिकच्या आसपासच वणीच वणीची देवी आहे सतशृंगी देवी आहे चंदवडची देवी आहे शिर्डीचे साईबाबा आहेत आहेत या हम् अ इथून तरी एखाद दीड तास तरी लागत
हा थांबा
हम् हं
झालाय कॉल
हो हो हो हो ठीक आहे